हॅलो हॅलो
हा बोला की
हॅलो हा आवाज येतोय ऐकायला
हा हा येतोय बोला.
मला थोड रेसिपी पाहिजे होती तुमच्याकडून
कशाची?
आता पावसाळा चालू आहे तर पावसामध्ये असं झट- -पट पण बनेल आणि खायला पण चांगलं वाटेल. असं काहीतरी रेसिपी सांगा मला तुम्हाला
अ पावसाळ्यात म्हणजे आपण भजी काय कायमच आपण बनवतोय कांदा भजी वगैरे मग ते आता म्हणजे खाऊन आपण आता आता वैतागलेलंच असतोय ते म्हणजे असेलच
तेलकट थोडस नको नकोच होत आता आणि घसा पण बसायचं पण होतंय. त्यापेक्षा हेल्दी अस काहीतरी सांगा. ज्याच्यात तेल पण कमी असेल पोट पण भरेल. आणि जास्त एनर्जी पण मिळेल असं काहीतरी सांगा ह रेसिपी
आता त्यामध्ये म्हणजे मी म त्या तशी काय मला असं कुठली म्हणजे एवढं न म्हणजे हे नाही आहे त्या बाबतीत मी जे बनवते ते सांगू चालेल?
होय चालेल अगदी चालेल तुम्ही जे बनवताय ते सांगा मला
म्हणजे ऍक्च्युली कसं आहे माझ्या घरी थोडं चायनीज ला बाहेर बाहेरच खायला पण परमिशन नाहीे ना चायनीज वगैरे मग शक्यतो मी हा मग मी ते घरीच बनवायला बघते म्हणजे पूर्ण असं बाहेर सारखं नाही पण आपल्याला जसं जमेल तसं किंवा थोडस तश त्या पद्धतीनच मी करते. मग ते मंचुरियनचे बॉल्स असतात ना फक्त बॉल्स आपण ते ग्रेवी आणो म्हणजे बाहेर कसं ग्रेव्ही सोबत भेटत ते नाही मी म्हणजे तशी घरी नाही बनवत फक्त मंचुरियन्सचे बॉल्स बनवते कुरकुरीत होतात ना ते मग ते ज घरी जरा अस सगळ्यांना छान वाटते भजी खाल्ल्यासारखंच लागतं म्हणून मी तेच बनवते. मग त्याची मी रेसि रेसिपी सांगते. आपण कोबी असतोय ना आपल्याकडं बाजारात मिळत तो कोबी थोडासा बारीक अ चिरून घ्यायचा म्हणजे जेवढं होता होईल तेवढं बारीक चिरूनच घ्यायचा. म्हणजे काही जण काय करतात की ते किसनी असते त्यावर कि सून वगैरे घेतात मग त्यामुळे ते त्यातलं हा मग त्यातलं पाणी जास्त निघायला बघते. आणि मग ते पाणी जर निघून गेलं तर मग ते त्याच क्रंची पण राहात नाही, त्या कोबीचा कारण तुम्ही जर कच् कोबी खाऊन बघ तर ते क्रंची लागते ना.
होय हो.
म ते हा. मग ते चिरून घ जर ते खिसून गेलं तर मग त्याच पाणी निघून जाते आणि जरी या पाण्यात जरी करायच म्हणला. तरी पण तो कोबी मऊ पडतोय आणि तो क्रंची पण जसा पाहिजे तसा त्या कोबी बॉल म्हणजे ते मंचुरियन बॉल्सला येत नाही. मग जेवढं होता होईल तेवढं बारीक चिरूनच घ्यायचा कोबी आणि त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालायची एक म्हणजे तुम्ही म्हणजे जेवढं प्रमाण घेण आणनार त्या नुसार तुम्ही अंदाज लाऊ शकताय किती घालायला पाहिजे असे मग तेवढ त्यात तर एक अर्धा चमचा किंवा एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची. आणि मग तुम्हाला तिखट कसं तिखट पाहिजे असेल थोडंसं मिडियम वगैरे पाहिजे असेल तर मग हिरवी मिरची टाकू शकताय. किंवा. मिरची पावडर पण टाकू शकताय आणि मग त्यानंतर सोबत मग एक म काही जण असं करतात की जे सॉसेस असतात आपले चिली सॉस टोमॅटो सॉस किंवा सोया सॉस वगैरे ते त्या म्हणजे जे आपण बॉल्स बनवते त्यात टाकतात म्हणजे जर ग्रेवही बनवायची नसेल तर गरजेचच आहे की आपण ते त्या म्हणजे जे आपण बॅटर बनवणार आहे, त्यातच टाकू मग थोड थोड एक एक चमचा सगळे सॉसेस टाकायचे आणि मग कुरकुरीत पणासाठी म्हणजे अजून एक्स्ट्रा कुरकुरीत पणा येण्यासाठी कॉर्न फ्लोअर असतं जे मग क्याच पीठ असत. ते एक, दोन ते तीन चमचे म्हणजे जर तुम्ही तीन चमचे कॉर्न फ्लोर टाकणार असला तर एक तर दोन चमचे मैद्यात मैदा टाक कारण फक्त कॉर्नर फ्लोअर हा
कॉर्नफ्लोअर जास्त पाहिजे. आणि मैद्याचं प्रमाण कमी पाहिजे हा
कशासाठी वापतो फक्त कि बाइंडिंग येण्यासाठी म्हणून कारण
बरं.
अ कोबी असा सुट्टा सुट्टा असतोय ना मग फक्त मक्याच्या पीठ मक्याच्या पिठाला त्या चिकटपण णस जसा आपलं मैद्याला असते तसा चिकटपणा कॉर्न फ्लोअर ला नसतोय. त्यामुळ जर तीन चमचे आपण कॉर्न फ्लोअर घेणार असलो, तर एक दोन चमचे मैदा किंवा एक दीड चमचा मैदा टाक हां.
ओके हा लक्षात.
न हा मग आणि काय म बाकी आपलं चवीनुसार मी टाकायच आणि छान ते असं आणि वरून पा एक्स्ट्रा अजिबात घालायच नाही कारण मै मीठ टाकल्यामुळे ते कोबीला पाणी सु ऑलरेडी हा हा मग ते पा म्हणजे त्या पाण्यात जरे म्हणजे गरज लागत अस टाकू शकतो आपण पण मोस्टली करून त्या कोबीच्या पाण्यातच ते ते म्हणजे जे बॅटर आपण रेडी करणार आहे ते बनवून घ्यायचं छान आणि जर गरज लागत असेल तर मग वरून थोडं पाणी टाकाय च आणि मग काय तळायला मग तेल आ पण गॅस वरती ठेवायच, आणि जर तुम्हाला हवा अ सेल तर मग तुम्ही असे म्हणजे रेडीमेड म्हणजे सुरुवातीला गोळे करून पण तळू शक या किंवा डायरेक्ट आपण कांद्याचे भजे भजी कस असं डायरेक्ट हाताने सोडतो किंवा चम चमचाने ते तेलात सोडतो ना तसं जरी सोडलं तरी चालतं. मग ते आपल्याला जेवढं साईज पाहिजे किंवा मोठं बारीक कसं पाहिजे
हा पाहिजे त्या साईज न घेऊन हे करायचे.
हा छान अस म्हणजे एक मिडियम गॅ सवरतीच तळायचं कारण जर मोठा गॅस केला तर मग कोबी करपायला बघतो लवकर, आणि मग तो क्रंची पण पाहिजे तसा येत नाही त्या को म्हणजे मंचुरियन बॉल्
बर हा हा हा हा
घ्यायच आणि छान बारीक गॅसवर थोडंसं असं लालसर कलर येईपर्यंत तळायचं. आणि ते म्हणजे आपण जे पीठ बनवतो त्यात म्हणजे असं विदाउट कलरच पण छान लागतंय. कारण कॉर्न फ्लोर असल्यामुळे थोडाफार कलर
कलर येतोय हा लालसर हा हा हा
तुम्हाला कलर पाहिजे असेलच तर मग आपले फूड कलर मिळतात बाजारात त्यातला थोडासा एक चिमटभर फूड कलर जरी युज केला तरी पण मग ते छान कलर ये
म्हणजे कलर छान येतोय दिसायला पण छान दिसतंय.
घाटलं तरी चालतंय किंवा म‌ अ म्हणजे काहींच म्हणजे आपण आता ते अनहेल्दीच समजतोय की फूड कलर खाणं अनहे ल्दी असतंय, त्यामुळे मग जर हेल्दी बनवायचं असेल तर मग काय नाही टाकलं तरी चालेल. आणि मग ते मग मिक्स करून छान आ पण तळून मग ते बॉल्स तयार होतात, मग ते सिमपली आपण टोमॅटो केचअप सोबत पण खाऊ शकतो, किंवा मग घरी जर ग्रेवी बनवायची असेल तर मग पण बनवता येते. मग ते पण सांगू शकते मी तुम्हाला.
ग्रेवी सांगा की, म्हणजे फुल चाय म्हणजे गोबी मंचुरियन च त्याला मग टेक्शर येईल मग, असं पण भजी म्हणजे सांगायला त्याच्यावरनं वाटा लागलंय की हा हे म्हणजे छान लागलं असं.
हो ट्राय करा हे पण आणि हे थोडं म्हणजे हे जर तुम्हाला नाही आवडलं तर मग तुम्ही ग्रेवी सोबत पण ट्राय करू शकताय.
ग्रेवी थोडं सांगा कि मग असूदे ते पण सांगा म्हणजे ते म्हणजे ते पण थोडं होईल आणि ते ग्रेवी सोबत
हा म्हणजे कोणाला कसं आवडेल तसं खाऊ शकतो शकतात घरातले पण. हा मग ग्रेवी करण्यासाठी थोडस तेल घ्यायचं एक दोन च एक चमचा किंवा दोन चमचा तेल घ्यायचं आपलं कडई म्हणजे कुठल्या भांड्यात आपण ते
आणि त्यामध्ये मग आपलं हे टा कायच आलं लसणाची पेस्ट टाकायची थोडी आणि त्याच्यासोबत मिरची अ बारीक हिरवी मिरची पण, टाकायची थोडीशी म्हणजे जे तेज हिरव्या मिरची तेलात भाजल्यानंतरच जे टेक्स्चर असते ते खूप छान लागतंय. आणि त्यासोबत मग का कोबी का गोबी शिमला मिर्च आणि कांदा एकदम बारीक पातळ चिरून घ्यायचंय आणि ते पण त्यामध्ये टाकाय भा म्हणजे स्योते करायचं. आणि त्याच्यासोबत म आपण जे सॉसेस आपण ते बॉल्स बनवताना टाकलेलं असतं ते थोडे थोडे टाकून घ्यायचे. आणि ते म छान मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडस मीठ आणि काळी मिरी पावडर परत अजून अ हा मग हे हे घातल्यानंतर पाणी टाकायचं. म्हणजे हे जे तुम्हाला कसं जर ते व्हेजिटेबल्स अस तर ते क्रंची पाहिजे असतील तर, जास्त फ्राय करायचं नाही थोडस फ्राय करायचं आणि म जशी ग्रेव्ही पाहिजे तसं थोडस पाणी टाकायचं आणि हे जेव्हा मिक्स करताय तुम्ही तेव्हा त्याच टेक्स्चर असं म्हणजे सूप वगैरे असते ना सूप आपण बाहेर पित वगैरे तसं म्हणजे एकदम. पातळ टेक्स्चर येते आणि मग ते मंचुरियन सोबत चांगलं जात नाई. म मग ते त्याला थोडंसं असं दाट दाटसरपणा येण्यासाठी कॉर्न फ्लोअर असत ना एक चमचा कॉर्न फ्लोअर घेऊन त्याची अशी पातळ स्लरी होईल एवढं पाणी घालायचं त्यात. आणि ती स्लरी त्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचं छान म्हणजे त्या ग्रेव्हीला पण थोडासा दाटसर पणा येतोय. आणि मग काही त ग्रेवही तयार झाल्यानंतर छान तेला उकळी आल्यानंतर मगं ते कोबी ब मंचुरियन बॉल्स असतात ते त्यात टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आणि वरून मग गार्निशिंग साठी आपण कांद्याची पात असते ना आपली
ती कांद्याची पात थोडी अशी बारीक चिरून वरून हा ती पण वरून गार्निशिंग ला टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि छान मस्त सर्व्ह करायचं आणि एन्जॉय करायचं.
वाव कसली छान रेसिपी सांगितला तुम्ही, मला हे एवढं ते म्हंजे भजी फक्त आणि हे म्हणजे मंचुरियन तर बाहेर ते आता कधी अजून पण नाही तुमच्याकडन थोडस ह
लेदीं रेसिपी असल्यामुळं ते
हां हां.
करून बघा छान होते घरी पण कारण, बाहेरच प्रत्येक वेळी बाहेरचं खाणं पण चांगल नसते.
होय आणि आणल्यावर परत फूड कलर हे ते कसलं ते अजीनो मोटो ते ऐकून कधी कधी नको वाटतें खायला बाहेरचं त्या
होय होय बरोबर आहे.
हम्म ओके थँक्यू.
हो हो चाल चाल.
थँक्यू थँक्यू हा ठीक आहे ठेवते बघा हा.
हा हा ठीक आहे.